आवा यायला लागलाय आवाज.
काय करताय?
काही नाही ब चाललंय संध्याकाळचं तर थोडं खाय खायला पोरगीला बनवायचं काहीतरी. मग जेवणाच
हा काय हा हा तुम्ही कोल्हापूर साईडच्या आहे का?
हा कोल्हापूर साईडचेच आहे.
हा काय चांगलंय काय म्हणते तुमच्या कोल्हापूर पूर काय आहे नवीन स्पेशल?
ह स्पेशल असं काय कोल्हापूर कोल्हापूरचे आहे मी पण सध्या कोल्हापूरमध्ये नसतो. आम्ही बाहेर आसतो. जॉब मुळ मिस्टरांचा जॉब मुळ बाहेर येते इकडे गुजरात मध्ये असते मी.
गुजरात मध्ये वा सांगा ना कोणत्या गुजराती डिशेस वगैरे.
गु गुजरातच स्पेशल काय इकडं. तो म्हड, खमंग ढोकळा, हे तो म्हण फाफडा, जिलेबी, हे तो ना जास्त मिळेल इकडे. स्पेशल फापड म्हणजे त्यांचं हा बेसनचच असतं आपण पापडी बनवतो ना घरी तेच तेच बेटर असतं फक्त तर हे आपण पापडीच्या छोट्या छोटे पापड टाकतो ना त्यांची लांबडी पट्टी असे जसं आपण तांदळाचे पापड करतो बघा लांबडी भट्ट्याचे तस तस.. ते इथ त्याला फाफडा म्हणतात बेसनच सेम पण इत जरा सोड्याचं प्रमाण जास्त असत. आपण पापडी बनवतो ना त्याच्यात सोडा जास्त वापरत नाही ना हे लोकं फाफड्या मध्ये सोडायचे प्रमाण जास्त असते हयाच. त्यामुळे जास्त खाणं आपल्या आपल्या हा खुशखुश होत होती. आणि आपल्या आपण त्यां त्या लोकांना कस सवय झालेली असत ना पहिल्यापासून खाल्लेल आपल्या लोक खायला गेलं ना फाफडा एक नाही तर दोनच पीस दुसरा पीस पण संपत नाही.
हा काय!
एकतर मोठा असो आणि ते सोडा, तीन वर्ष झाले की मी इथे आहे.
हां का प्रॉपर तुम्ही कोल्हापूरचे?
हो कोल्हापूरच्या आम्ही
हा काय छान काय म्हणते मुलं मुलं मुलं वगैरे
मुलगी मला एक मुलगी आहे. ती आता ज्युनियर के जी ला आहे.
हा काय!
हा.
च चांगलं चांगलंय तिकड काही फिरण काय आहे की नाही गुजरात ला
फिरायला मग आहे इथून आता आम्ही जिथं राहतो ना तिथून तुम्हाला जवळ दमण आहे दमण म्हणून एक गावं म्हणजे दीव दमन तुम्ही ऐकून असाल हा त्यातला दमण आहे तिथं बिच वगैरे आहे तुम्हाला फिरायला वगैरे फोर्ट वगरे आहेत वेगवेगळे दो दोन फोर्ट आहे तिथे म्हणजे जे पोर्तुगीज त्या टाइमचे पोर्तुगीज होते ना त्या साईड टॅनचे ते फोर्ट साइड
ह का!
म्हणजे आहे बीच वर पण आहे चांगलं फिरायला म्हणजे छान केलं कसय तो केंद्रशासित प्रदेश होते ना, दिव दमण, दिव दमण हा
केंद्रशासित प्रदेश आहे हा हां
हा मग त्यामुळे खूप म्हणजे चांगल केलेलं सोय वगैरे छान आहे तिथं सगळ्यात दमण बीच असो म्हणा. सध्याकाळचं वगैरे गेलं ना तर फिरायला वगैरे खूप छान कडवलेय बसायला वगैरे सोय केलाय गार्डन्स आहेत. परत एक बर्ड व्हॅली म्हणून गार्डन आहे जिथं तुम्हाला वेगवेगळ प्रकारच्या पक्षी बघायला मिळतील तिथं त्या बर्ड व्हॅलीमध्ये
खूप फिरलंय तुम्ही मग
खूप म्हणजे काय ते जवळ आहे म्हणून तेवढं च प्लेस फिरलो आम्ही तेवढं आणि एकदा सुरतला जाऊन आले बस. जास्त कसं ह्यांना सुट्टी नसती ना मग संडे एकच असतो मग काम करून एकतर वैतागलेले असत. आणि मग जास्त कुठं जाणं होत नाही कधी तर असं बाबा दोन तीन महिन्यांना चला एक त्या कंडला जावडी यायचं होते तेवढं.
हा हा इथून किती दूर येते कोल्हापूर वरून
कोल्हापूरवरून जास्त लागते कारण आता तरी नाही म्हणलं बघा मला वाटतं सतरा तास तरी लागतील. पण सोळा सोळा ते सतरा तास लागतातच यायला ट्रॅव्हल्सनी म्हट
हा मग तू संध्याकाळचे तुम्ही ट्रेन व ना
अ आम्ही ट्रॅव्हल्स आणि ट्रॅव्हल्सनी जातो आम्ही ट्रॅव्हल्स असती दुपारी तीन चार वाजता ट्रॅव्हल्स असती. ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा कधी कधी सात आणि ट्रॅफिक लागलं तर आठ आणि नऊच होतं त्या इथे पोहोचायला.
हा काय!
हो
हा गुजरात मध्ये आउटसाईड आहे. तुम्ही गुजरात
आणि नाही गुजरात नाही बॉर्डरवरर आहे आम्ही गुजरात आणि मुंबई आपले महाराष्ट्र बॉर्डरवरर येते पहिलं
ह काय हा छांगलं आहे ांगलं आहे बघ
पण भर भरपूर लोक आहेत असे मराठी आपले महाराष्ट्रीय लोकं भरपूर आहेत तिथं.
जॉब साठीच गेलेले तुमच्या
जॉब साठी कारण तिथं कसं इंडस्ट्री एरिया आला ना मग इथं जरा जॉबसाठी वगैरे आलेली वगैरे असे झालेलं आहे. काही जण इथच स्टाईक झालेले काही जणी आपल्या जॉब साठी येतात सुट्टीला वगैरे घरी जातात अस चालू असतो.
हा का चांगलं चांगलं इकडे आल होत की नाही एवढ्यात
आता म्हणजे कोल्हापूरला ह्याला मे महिन्यातच की सुट्टीला आलो होतो.
हा का
सुट्टीला तेवढं येऊन गेले आता परत गणपती गणपतीत येईल आता
आता येणारार
हो गणपतीत मग काय करायचं स सासर माझं तिथंच आहे ना मध्ये मग त्यामुळे सणाला तर यावं लागतंच ना मिसर नाही तर मी मुलगी तर येत.
तुमच्या घरी बसत
हो बसवत ना् गणपती होय गणपती असते. गौरी असते सगळं चाल असतं
हा तरी मग एक महिन्यात सुट्टीने येत असाल ना.
एक महिन्या नाही आता कसं होते मे महिन्यात येऊन गेले की गणपतीला येऊन जायचं. एका आठवडाभर असतो गणपती मजे हरतालिकेच्या दिवशी आम्ही येतो. आणि गणपती घरातले गणपती गेले की त्या दिवशीच जातो अ काल लि ते गेलं की परत मग दिवाळी दिवाळीत आधी दिवाळीत आधी दिवस येयच दिवाळी झाल्यावर एक आठ दिवस असतो झाला मग दिवाळी झाल मग डायरेक्ट मे महिन्याशिवाय नाही मग फरक मध्ये आधी नाही डायरेक्ट मे महिन दिवाळी झाला की
म्हणजे अशा सुट्ट्या भेटतं त्यांना आहे ना.
हा सुट्टी सनायला असते थोडंफार ठेवा लागतात ना शिल्लक गावी म्हंग ठे सणा तेवढ येऊन जात मग परत दिवाळीपासून राहि मग मे महिन्यात यायचे होते ना मग. तेव्हा आठ दिवसयेऊन जायचं.
मण तुम्हाला गुजराती येते की नाही.
समजते कोण बोललेले नाही जमत.
ते कायचो मजा मारचो वाले
हा हो हो
खायचो मजा माचो असं काहीतरी मजा वाटत ना
ऐकायला भार वाटतं त्यांचं समज स म्हणजे असं गुजरात ते असं वाटत की नाही हिंदी आणि हिंदीच्या पुढचा लेव्हलच एक गुजरात असं झालंय ना त्यामुळे बोललेला त्यांच समजतय आमला सगळं पण बोलायला समज आपल्याला होत नाही शब्द जसं आपला इंग्लिश होतं इंग्लिश पण बघाय ना आपण स्कूलमध्ये आपल्याला शिकवलेलं समजत इंग्लिश. सगळं माहित असतय काय बोलता येत नाही तस प्रकार झाले आमचा इथ. ऐकून सगळ्या कानापुड सगळ समजत त्यांनी बोललेलं त्यांनी हिंदी गुजरातीमध्ये बोलले ना तरी पण आ्हाला समजत आम्ही बोलताना मग हिंदीमध्ये बोलतो त्यांच्याशी
आता थोडे दिवस रमले ना अजून जास्त मग आता तुम्ही फक्त आता त्यांनी बोललेलं आपल्याला समजते काही दिवसांनी तुम्ही बी बोला
होऊन जातय मी
उद्याळत हा ना.
हम्म, मग काय? अजून होईल आणि वर्ष दोन वर्षात परत म्हणजे दोन वर्षाला बोलल तो हिंदी.
हा बोलाल. काय म्हणजे मग आवडता सण कोणता मग तुमचा? एक गणेशोत्सवच असेल.
हो गणपतीचा ते उत्सव गणेशोत्सव तर तो सगळ्यांनाच आवडतो. मजा असते त्या दिवशी म्हणजे एकदम माइंड फ्रेंश असत. पाच दिवस ते घरातले गणपती असतात ना. तोपर्यंत खूप छान वाटतं. अस घरातलं वातावरणच एक वेगळं असतं त्याच्यामुळे.
गणपती येणार म्हणून आपण आठ दिवस तयारी करून ठेवतो.
मग काय?
माऊल असते सकाळ संध्याकाळ त्यातच असतो आपण आरती हे ते
क आरती करा, पूजा करा त्याची प्रसाद नैवेद्य वेगवेगळं करायचं. पाच दिवस आहे तर रोज काय तर वेगळ गणपतीसाठी असते करायचे. मग ते होते ते दिवस पण कन देऊन निघून जातात पाच सहा दिवस हे गणपतीचे
मग तुम्ही जॉब वगैरे करता का? घरीच राहता.
नाही, मी घरीच असते. माझी मुलगी लहान आहे ना अजून मग काम जरा घरी असते. आता जर बघायच आता जरा मोठी वायला लागली. आता जॉबचं बघायच म्हटलं तर
हा थोडं मग मोठं झालं की तेव्हा टेन्शन नसत. त्या आता थोडं
हा आता गरज असते ना आपल्याला सोडून जाऊ शकत. शकत नाही आणि कोणी इथं नसत. पण ना की बाबा सासू वगैरे असते तर गोष्ट वेगळी ना माझ्यानी बघितलं असता मी गेले असते जॉबला. पण त्या पण नाही त्या गावी असतात तिकडे कारण तिकडे दिर वगैरे त्यां त्यांच्या सोबत असतं राहायला. मग आम्ही दोघच इथे मग मुलगीला कुणाकडे सोडून जाणार ना हा मग त्यापेक्षा आपण आता तिला गरज अस. ते आपली त्या आता संस्कार देणं लहान मुलं लहान वयातच संस्कार द्यायला लागतात ना.
हा मेन म्हणजे हाच आपला सगळा म्हणजे टर्निंग पॉईंट असल्यासारखंच असतो ना यांचा अगोदर स्कूल मध्ये जातात तर त्यांनी चांगल आहे. मेन म्हणजे आता संस्कार चांगले दिले तर समोर म्हणजे नाही.
हो. हो. नाही तर मग अवघड होत ना पुढं मग मग काय उपयोग आपण पैसा कमव पण मुलांना जर संस्कार चांगले देऊ शकलो नाही तर काय अर्थ आहे त्याला पैशाने ते काय ते किती पैसे दिले ते परत विकत घेता येत.
घेता येत नाही. हा ते बरोबर आहे. मग काय थोडा वेळ लागेल पण
टाईम देऊ. जरा पोरगी मोठी झाली तिला समजायला लागले की मग काय हरकत नाही ना आपण जायला मग.
मग तीच म्हणतेे मम्मी जा मी राहते.
हा ते होतेय. पोरीला समजायला की पोरी समजून घेतात तेवढं सगळं होतेय नंतर
हा चांगलं. चांगलं कोणत्या केवी? कोणत्या क्लास?
ज्युनियर के जी हो जुनियर आहे मग आहे.
हा मग कायला.
मग एवढं छोट्या ज आता तर आता तर बघताय ना किती न्यूज येत आहेत सगळं काय काय चालू आहे. लहान मुलींना सुद्धा सोडायलात मग अशा एवढं दिसत असताना आपण ते सोडून पोरगीला कुठं कुणाच्या भरवश्यावर ठेऊून जाणं मला नाही बरं वाटत.
तर सुरक्षितच नाहीये कुठं? काय कस?
मग
म्हणजे बी
घरातल्या लोकांवर सुद्धा म्हणजे आप आपल्याच घरातल्या लोकांवर सुद्धा विश्वास ठेऊ नाही आजकाल....
हा ते एक आहे... म्हणून बघतच राहावं लागतंय
म्हणूनच काय असल आपल्या पोरगीला... आपणच सांभाळायचं म्हणटलं... कुणाला ठेवायचंय नाई
हा कोणावर नाई ठेवायचं.. आपलं आपण... थोडा वेड लागेल नई का... पण... मेन म्हणजे आताचे चांगले सं
अ... मी... मी करते तुम्हाला फोन
हा... ठिक ए... ठीक ए
अच्छा